हां बोल.
काय कराल्यास.
काय बसलोय तू.
बसलोय बघ निवांत.
हम हम, जेवलो बाबा तू.
जेवून चं बघं.
हम हम हम मग.
मग काय, घरचे बरेत.
हायच की तिकडली.
हा हा.
मग आणि काय.
काय तेच, जरा फायली व्यवस्थित लावायच्या म्हणून लावत बसलो.
हा, डॉक्युमेंट च्या.
डॉक्युमेंटस फॉर्म, मामाच्या रे.
हा हा.
ह, हिकडं तिकडं सगळे एकत्र झाले. मं.
काय नाही बघ, दिदिच कॉलेज आहे की चालु.
ते पेपर होते नवं.
पेपर म्हणजे, टेस्ट होत्या.
हा हा हा, झाल्या एका दिवशी दोन तीन असणार.
त्या दिवशी तीन होत्या वाटतं.
आ.
झाल्या की.
झाल्या नवं.
नाय.
काय नाही निवांत.
हम्म, ती पण कॉमर्स ची आहे नवं.
होय ती कॉमर्सलाय.
हम आणी काय नीवांत्
निवांत.
हा हा.
हम.
ते नं सप्टेंबर महिन्यातं येणार असतील इकडं की.
सुट्टीला.
हा.
सप्टेंबर म्हणलं तर गोल्याचा बड्डे येस्तोय.
हा.
ह्याला दिवाळीलाच आल्तारे.
हा हा.
आदी म त्यात.
कारण कामं येतं आमचइथं युथ फेस्टिवल चालू होणाराय ना.
होय.
हां त्यावेस मंग तू
काय असते, काय काय असते त्यात.
युथ फेस्टिवल म्हणजे आपलं कॉलेजची इव्हेंट असतात, म्हणजे थिएटर असतोय पथनाट्यं
हा होय. हा.
डान्स असतोय, परत मुखनाट्य असते.
होय.
होय परत एकल गायन असते. सिंगिंग कॉम्पिटिशन. परत सिंगल, सिंगल नृत्य.
हा.
कत्तक.
होय.
हां अ. परत आणि कुठले जास्त इव्हेंट असत्यात, एकाच दिवशी सतरा इव्हेंट खेळतात.
हो भरपूर.
हो म ह्या वेळेस आमच्या कॉलेजला होणाराय.
हा.
हो
चालहो भारी केले ते हे असते कायरे ते आप व एकमेकासनी असं चिडवत्यात कि ते असं काय म्हणत्यात तेला.
काय?
ते फिशपॉंड ते बाबा आमच्या वळेस.
ते नाय तसं नसतंय ते.
हम्म. तस लय मोठ्यानं होतं बाबा फिशपॉंड एक दिवस् कन्या कॉलेज, हो रे फिषपाॅंड ते अ चिडवायचं कि ते काय काय ते.
म्हणजे बोलून.
हा हा.
ते तसं काय नसतं, हा हा.
म्हग चिट्टीत, कूणाला काय काय म्हणत्यात असं चिडवत्या
हा हा.
तसलं हुतं आमच्या वेळेस.
हा हा, या वेळेस काय नाई.
नाय वय.
होय, आमच्यात आता हे आता म्हंटलस तर क नाही, कल्चरल चा एकच मोठा इव्हेंट होतोय, युथ फेस्टिवल.
हां.
त्या युथ फेस्टिवल मध्ये, टोटल काय बस्तीस काय पस्तीस इव्हेंट असत्यात
ह हम्म. हे लावा
अ, आणि त्यापैकी एका दिवसात सतरा खेळ होत्यात.
होय.
आणि त्या सतरा इव्हेंट मध्ये, जे पहिली पाच आल्यात क नाही, सतरा इव्हेंट मध्ये त्यातले पाच पाच क नी प्रत्ये प्रत्येकानि पाच पाच नंबर क णी, पुढच्या कॉम्पिटिशनला पाठवत्यात.
होय.
हा, मग हे कोल्हापूर जिल्ह्यातनं हि जात्यात, जी पाच आल्यात ते, आणि मग ही साताऱ्याची
हम्म.
बाहेर बाहेर चे जेवढे जिल्हे हायत क नी
हा, ते तेव्ह
सगळी, एका एका ठिकाणी येत्यात.
होय.
चार पाच जिल्हे
हां.
म ते चार पाच जिल्हे एकत्र आले ना, मग तिथे मग इ हे तयार हुतय, इंटरनॅशनल.
हां.
हा राज्यस्तरी
होय, भारी केलं. लय सुधारणा झाल्या नाय आता. काय काय, दौलत न बाहेर दिलय, होय. होय. ए आयडेंटि वगैरे असती, ए मग तुम्हाला ड्रेस कोड आहे का काय एस कॉलेज ला? बीएससीचा, हाय,, कसल्या कलरचा हाय?
असं ह्याच्यामध्ये आय, आपलं स्काय ब्लू हाय.
हा हा तसं हाय व्हय, मग दिदीला दिदीला पण ए येस तिला घालशीला का नाही दोघ एकत्र
नाय ओ, टायमिंग नाही जमत आमचं. आणि कसं गर्ल्सच असलना ते, चांगलं असतय.
होय.
गल्स एक
कन्या कॉलेज पण चांगल आहेच की स्ट्रिक्ट आहं.
आणि ते तिला पहिल्यापासन कण गर्ल्सलाच होती. ते नाही ते हो होय. तिथं एक वर्ष नुसतं हेच होतं कंबाईन,
हा.
नंतर न गर्ल्स राहिले ते गर्ल्स गर्ल्स हो हेजिस व सवय लागली.
हो हेला होती काय ती नंतर गंगा मएला?
होय.
ह् हम हम हम्
हॅलो
मग?
तू पण होतीस ना तिथं कॉलेजला?
आं
तू पण होतीस ना तिथं कॉलेजला?
कॉलेजला होतो की मी.
हा हा
अकरावी बारावी झाली.
तिथे झाली अकरावी बारावी?
होय. प निलोप होती तिथं बीएससी ला तिथं.
हा हा
ती पण, बीएससी ला ऍडमिशन टाकाय आलतो की मी आणि बाबा पण ऍडमिशन क्लोज झालते. म ऍडमिशन कुठं मिळना म्हणून गप बसलं एक दोन दिवस, मग एफ एम लावला एफ एम वर एनपीकीचं ऍडव्हर्टाईज चालु होती. म त्या दिवशीच एनपीकीला ऍडमिशन करून आलं.
हा हा
असं नाहीतर बीएसीला टाकणार होतो मी ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असतं माझं.
होय ग्रॅज्युएशन तर कमप्लीट झालं असत.
होय नाहीतर काय तर एक्झाम दिली असती बरं झालं कॉम्पिटेटिव्ह,
आता बीएससी मधनं तूम बाहेर आता हे निघाल्यात की निघाल्यात रसायनशास्त तरी तीन हेच्या .
हम्म परत अ ह्याला पण माहिती हे ना एरोनॉटिक्सच्या हेला तेण?
होय.
त्याला पण बीएससी लागतीया आग अशी, त्या त्याला बोलवल किरलोसकरला गुरुवारी पन्नास किलो वजन वाढवाय लावल्यात झालेय सतेचाळीस, दोन तीन दिवसात वजन बघकी आठवड्यात त्यांने दोन तीन किलो वजन वाढवलं. त्रेचाळीस का चव्वेचाळीस हूतं म सत्तेचाळीस केलंय.
हो.
जिम ला जातोस का नाय.
आम्ही जातोय की,
हम हम हम्म हम्म
माझ डेली रुटीन ला
तुझ कि ती झाले.
पंचावन.
हा हा हा तुझं बसतंय बघ किर्लोस्कर च्या हेज्यात.
हो बसतोय खरं मग काय करू काम
आध्याच नाही थोडंच हो टायमिंग नाही रे नाही तर वाढला.
मी पण केल असतो, पार्ट टाइम मधून असं काहीतरी
होय खरं ते काय टायमिंग बसत नाय गं ते, हे होतय.
मलाच पुरत नाय टाइमिंग.
व्हय की.
संध्याकाळच.
हा
सकाळी कॉलेज ला अकॅडमी मध्ये, हो असं धावपळ
होय की,
त्यामुळे असं नको वाटतंय.
हम्म नको वाटतंय.
हम्म
वा
मग गोळ्या
गोल्या झोपला.
हा आं
परी, परी पप्पा ची पाठ चोळायला लागल्या तेल लावून.
ह हं
ह हम परीच पण हाय बाबा, अभ्यास करत्या रोज.
हा का
हाय व्हिडिओ बिडिओ सोडत्यात मॅडम. ह
मग काय तर.
कसं अ रोजची गाडी घेऊन जातोस?
हो रोजची डेली.
अव पप्पाची गाडी तुला
हो पप्पांची गाडी मला. अक्काची गाडी दीदीला.
भारी झालंय होय ना गाड्या व्यवस्थित शिस्तात माराज
बसलाच कणाय नाही रोज तीस रुपये साठी.
हुं पडशील निवांत म्हणाल्या गाडी शिस्तात मार.
हा
पडशील निवांत म्हण. परेच्या पप्पाना दीडशे रुपयाची बाटली आणल्या परे
हा हा. हम्म.
होय त्याशी बट . असं बटन दाबले की उघडते.
आं
हम्म. दहा हजारला आणलंय म्हणे.
दहा हजार आणले काय?
म.
मग काय नाय. तेच म्हणलंय दीदी पण दिदी पण गाडी घेऊन जाते ना स
वय दीदीचं पण भारी कधी शिकली रे ती.
तिय म्हणजे असं अ मागं बसून बघून बघून शिकलं ती.
होय कडे हुशार आहे सिटीले.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
हम्म हम्म म. निवांत
एक दोन मिंट्याने कॉल करतो तुला.
हा ठेवतो.